हॅ हा हा हा जेवला का नाही?
नाही बघा आता जेवण करायचं अजून स्वयंपाक कराय लागलोय.
ह ह ह आज काय संकष्ट आहे.
संकष्टी हाय चपात्या झाल्याते आ ता जरा भजी करणार आहे. हम्म तुमचं स्वयंपाक?
माझा स्वयंपाक झाला की आता जरा स्वयंपाक झाल्याला थांबलं बसलेलो.
हम्म.
आता काय पाऊस आलाय.
होय पाऊस चालाय की पाऊस, होय.
तिकडं हाय का पाऊस तुमच्याकडं?
पाऊस आहे की चालू, पाऊस चालूय गरमागरम भजी तेन खाऊ वाटत्यात.
खावा खावा. आम्हाला सांगू नका आम्हाच्या तोंडाला पाणी सुटत तुमची गरमागरम भजी बघून.
सांडगं खाऊं वाटते चटक पटक खाऊं वाट ते नाही पाऊस चालू झाल्यावर. हम्म बसायचं.
केले की नाही सांडग?
पहिला होय केलय की पहिल्याची लोक तर ते भातोड्या तेन करत होतेत आणि सु चुलीवरच परत त्या भातोड्या भाजणार आणि असं परत शेंगदाणा, हा मक्याच्या भातोड्या बघा.
मक्याच्या भातोड्या लय भारी लागत्यात अहो.
होय ना येत्यात काय कराल?
मला येत नाही ती आजी करत होती तिज खा खाल्ले बघा तिज्या हातचा आम्ही लय भारी करतेत्या व.
आमचे पण आजी सासू तेन करत होते आणि ते मक्या त्या भातोड्या आणि कच्च शेंगदा खायचं लई छान लागत्यात अहो कस करत्यात खरं त्याची रेसिपीच माहित नाही त्या मक्याच्या भातोड्याची.
तेला काय भिजवतेती.
हम्म लई सात दिवस भिजत घालायला लागत वाटत. हम्म.
मग त्याला बरच त्या चिका चीक शिजवायचा त्यो.
हम्म.
चीक शिजून एकदम पातळ तार दुरुस्ततर तर चीक शिजवून चिक तच तयार होतोय तेजा.
हा तेच.
अन् नंतर ती ताटावर घालायच छोटे छोटे चमचे.
हम्म.
आणि ती वापेवर ठेवायच आपण आळूच्या पानाच्या वड्या करतोय का नाही?
हा.
तसं ठेवायचं. अ मग एक पाच मिनिटां असं उघडायचं उघडल्यानंतर ते असं पापड्या सारखं निघतेच ते ऊनात घातलेच नाही मग काय. ऊन कडक ऊनात ठेवाय खर तिला कडक ऊन लागते. हम्म पटकन वाळायला आणि
तुटत असेल हो ते तुटत असेल ना.
हा तुटतय तिच्यामूळ त्याला कडक ऊन लागतय. आणि ते ह्याच्यात काय ते अ ईस्त्यावर भाजायचं ते.
होय.
असं गॅसवर वगैरे अजिबात चांगल लागत नाही ते. इस्त्यावरच भाजल का नाही चव चव बाजून भाजते एकदम लाल लाल कलर येतो त्याला.
होय छान लागतात आणि त्याच्याबरोबर कच्च शेंगदाणा खायचं छान लागते.
आमच्यात पहिला चूल होती का नाही, म्हणजे आमच्यातच चूल होती. आणि बाकीच्याच्यात पण होते पण कोणाकोणाच्यात नाही मग आमच्यात चुल होते आणि ते आर तेन पडलेला असते मग त्याच्यावर पापड तेन भाजायला घेऊन यायचेत बाईका. उडदाचे पापड, माक्याच पापड.
तीच त ह्याच उडदाचं पापड मक्याचं असत्यात ते ह्याच्यावर इस्त्यावर भाजून छान लागते हो ते, हम्. हा ते कोरड्या बिरड्या आपल्या तळाय लागते त्याला.
हा.
ती पण कवात्र कवात्र ताव्या ह्या भाजायचं इस्त्यावर ती पण चांगल लागतंय खरे एवढट्या. म्हणजे आपण एवढं काई जास्त भाज लागत नाही तेलातलं.
हम्म.
एवढं कधी भाजत बसायचं हे असलं आपलंच त बर आहे.
होय तेच की.
शेवाळा केल्या का नाही?
शेवाळ्या केल्यात की पाच किलोच्या केल्यात, होय. आता काय पहिला शेवाळ्या हातावर करून पाडत होते.
होय.
म्हणजे तुम्ही केलाय का कधी तस?
केलंय की आवो, गावा लहान असताना असं हे असं ताटात शेवळ्याळ्या वळ्याला शेवळ्या ताटात आपण हे करायला चाळायला बसवत हो तितके.
बसवत होते बारक होत आपल्याला काय.
हा.
त्यानी वळायचे आणि आपण असं ताटात तरट बसायच.
कसंल भारीे वाटायचं.
होय की.
ताटात सगळ्या शेवळ्या अशा हो चाळत बसायचं. गोल गोल गोल वाकड तिकड करणार नाही मन लावून किती भारी करत होतो.
कीती भारी करायचं. आणि कोणाकोणाच नाही आलं कि त्यांना काऊन उठवणार.
होय आणि आता पाहिल्यासारखं पाठ पण नाहीत हो.
आता कुठलं वो, आता सगळं मशनीवर आलंय
पाटं प्रत्येकाच्या घरात पाटं असायचीत.
होय
शेवाळ्या जरा उन्हात गुढी पाडव्या यायच्या अगोदर, शेवाळ्या आपलं बायका बसून, परतेकीच्या चार -चार, पाच- पाच किलो पीट मळून,
ठेवायचं आणि दे काम पटपट आवराय चं अन् दिवसभर सगळ्यांच्यात करत बसायचं मग परत.
हं आज एकटीच झालं की, उद्या एकटीचं.
हा दोघी दोघीचं होत होते. पहिला बायकांना कसं वेळ असायचं, हाऊस असायची,
म्हणा करायची.
हम्म आता बायकांना करायला नको. होय की.
आता वो काय हाऊस पण गेल्या आणि वेळ पण गेलाय.
वेळ वेळ तर नाहीच.
अं आणि हाऊस तर नाहीच नाही.
हाऊस पण आज,
त्या शेवळ्या आणि असं आपण आता फोडणी देऊन, तेल वगैरे टाकून, तूप टाकून, आपून शेवाळ्या शिजवतोय की नाही,
हूं..
पहिल्या तसं शिजवत होतीत का ते येळायच्या शेवाळ्या.
येळायच्या. शेवाळ्या
गरम पाण्यात तेवढ्या भारी लागायच्या शेवळ्यांचं वरण साखर टाकायची त्यात. तेल टाकायचं, कशाचं दूध लागतंय कसलं भारी लागायच्या.
होय
छान लागत हुतं.
छान लागत होत्या, आता काय नाहीत. पहिला सारखे दिवस.... हूं...
तर टाकायची अन् टाका त्यात शेवळ्या भाजून. चव लागत्या, खरं पहिल्यासारखी चव नाही.
हा.. हं.
पहिले दिवस घ्या हे चांगलं होतं.
आणि आत्ता ते पायनाप्पल शेवाळ्या,
होय आत्ता पहिल्या पायनॅपलचं नाव तर हुतं का. आता ते पायनापलच्या शेवाळ्या, ते ते कसं काय बनवत असतील हो?
काय पानपलचं फ्लेवर घालत असतील त्यात.
आणि त्या शेवळ्यात होय म्हणजे पिठातच घालत असणार ते हाय का नाही.
हा तसंच काय तर असणार आहे, आपल्याला तर काय. खरं... खीर तेन छान होत्या तेजी खरं. पायनापलची हा
ह ह ह हा आणि काय मग उन्हाळ्यात केलं सगळं, आवरलं चटणी- बिटणी सगळं सा पावसाळ्यातलं सगळं सामान.?
होय आवरलंय.
आम्हाला एक पापड पाहिजे होेत ओ.
कश्याचं?
तुमच्याकडे भेटतेत का? ते मिक्स पापड भेटतय म्हणे?
आता कुठ ओ? आतमध्ये मंदिर हाय का नाही. होय, मिक्स पापडाव लय छान असत त्याच्यामध्ये टॉमॅटोचे पापड,
हा
आणि टॅमॅटो, पालक पापड आणि आपलं हंडी पाप प कुरोड्या आणि ते कांड्या नसतात का?
हां
त्या हे अस हा कुरड्या सारख्या
हां
हे असं सगळं मिक्स भेटतेय. तर अगोदर बोलला असता तर मिळालं असतं बघा.
ह ह अहो मला लक्षात च आलं नाही.
तरी पण बघतो विचारून असत्यात काय?. हे सगळं काय
विचारा की, म्हणजे ओळखीन तुमच्या विचारा असलं तर नसल तर राहुदेत. असलं तर मग मला एक किलो सांगा की.
बर बर आ ते काय सगळ खरं तांदळापासूनच बनवलेलं असतय.
हा
बघूया तरी पण विचार
असू दे? तरी पण म्हणजे एखाद वेळेस थोडं शिल्लक फार राहिल असत तर तुमच्या ओळखींन विचाराल. नसलं असलं तर मिळालं तर मिळालं. नाही, तर मग राहू द्या.
बर बर विचारते की.
हा हा आणि? आज काही सग उडदाच पापड विकत आणतेत मिस्टर.
होय.
हा.
ह ते लाटत बसायला लागतय.
होय आव.
हम्म. कोणकोणते आदल्या दिवशीच पीठ मळवून ठेव त्यात आओ. होय. कोणकोणते आदल्या दिवशीच पीठ मिळतय ह्याच. उडदाच्या पापडाच. होय!
होय, अदल्या दिवशीच पीठ मळून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी मग लाटायचं म्हणे. खरंच चांगलं होत ते आओ ते.
आपलं गोडे तेल असत ना. ते लावायचं नाही म्हणत त्याला नाहीतर तर पापड काळे पडतात म्हणून.
काळ पडतंय. परत वास येतोय म्हण हम्म. त्याचा. मला पण एक जण सांगत होती.
हम्म.
तेल अजिबात लावायचं नाही. तेलाच हात पिटातच असं लाटायचं.
हम्म पिठातच लाटाईच.
वास पण तेलाच असं तेलकट वास येते वाटतं ओ.
हा तेलाचा वास येणार किव.
होच की तुम्ही केलाय?
ते काय, नाही केलं मी.
ह.
ते काही उन्हात वाळवत नाही आपण पंख्या खाली वाळवतात ना पापड त्याच्यामुळं
उन्हात टाकून उन्हात पण बाहे उन्हात पण करत होती पहिल उन्हातच ठेवायच्या बायका.
हम्म हम्.
आणि आपल्या इशत्यावर भाजायचं काय होत नाही त्याला.
हा हा आजकाल ते लिज्जत पापडते कसे असतात. लिज्जत पापडते कसे असतात आता चांगले.
ह तीच की ती तीच की असं लाटून ना. फँंन खाली ठेवते.
हा तेच.
आणि एकावर एक एका एकावर एक एका ठेवते. ते आणि उन्हा अस लाटणं घरी घरच्या घरी लाटून उन्हात उन्हात वाळवली की नाही? मग ते असं डबा भरून होतय परत आपल्या विस्त्यावर भाजल्यावर पण छान लागते कुरकुरीत.
होय.
तेलातल्यापेक्षा गॅसवर भाजल्यापेक्षा चुलीवरच भाजून बघा एक लई भारी लागते आओ.
होय होय.